हा येतोय येतोय बोला आपण तोच विषय कंटिन्यू करू
काय हो चालेल चालेल कसं असतं मी तुम्हाला एक सांगते मी शिक्षिका आहे मी ज्यावेेळेस एक इंटर्नशिप केली ना त्यावेळेला आम्हाला इतके वाईट अनुभव आले की आम्हाला सहा महिन्यासाठी ते जिल्हा परिषदच्या शाळ दिल्या गेल्या
अच्छा हो
करज रहा्यात आम्हाला जिल्हा प्रश शाळा कशासाठी दिल्या एंट्रनशिप कशासाठी दिली क आ्हाला प्रॅक्टि व्हाला पाहिजे कस कराव लागत बर आम्हाला जी शाळा दिली ना तिथे जेथायी शिक्षक होते आ जिल्हा परिषदला हा आम्हाला त्या शिक्षिकेने का त्रास दिला कीम्हाला झाडू पण मारायला लावाय
बरे बापर आणि मी सांगू का म्हणजे ह सरकारी सरकारी किंवा जिल्हा परिषदमध्ये ोदर असत त्यां अस वाटत क आपल्या बा शाळा आहे म्हणजे असं ते अस दाखवतात की हे बाकीचे नुसते कचरावे असं जे यांना अस वाटतं आमचीच शाळा आहे आणि आम्ही इथले राजे आहे आणि हे बाकीचे खाली आपल्या हात ता खालचे कारकून
तेच ना मग तर ते आम्हाला झाडू मारायला लावायचे खिचडी करायला लावायचे त्यांच्या बरोबर तर स भरपूर मुलं मुलींना बर का इतर शाळेांवर आणि इतर शाळांवर किच छान वागणूक दिलेप अ मग मी शेवटी केंद्र प्रमुखाला कंप्लेंट केली हा ती यायची नाही नाही ती यायची नुसती सही करून जायची आणि सगळी शाळा आम्ही सांभाळायची आणि मुख्यध्यापक एकदम गरीब होती आमची आणि ती नेम तिचा धीर होत माझ्या वडिलांच्या ऑफिसला जिल्हा परिषदला माझं धीर म्हणे पवारना ना र्ंत माझ्या वहिनीबद्ल कंप्लें करायची कोणाची हिंमत झाली नाही म्ह
नाही करायलाच पाहिजे असं
नाही अशंना असंच करायला पाहिजे ना. मी पण नाही ऐकत असे आमच्या पण ऑफिसला मॅनेजर यायचा. तो फार दहा नंतर यायचा आणि मी रोज यायची बरोबर आणि आम्ही कसं साडेनऊचच टायमिंग टा खयचो. मला एकदा उशीर झाला धा वाजले साडे नऊचं टाईमिंग टाकलं त्यांनी त्याच्यावर येना असं रेड करून ठेवलं. त्याच्या समोर डायरेक्ट घेऊन गेले मी ते रजिस्ट. त्याला म्हंटले हे काय ये? म्हणे काय ये म्हणे तुम्ही टाईमिंग के किती वाजता आले आणि कितिचं टामिंग टालाय म्हटलं रोज तुम्ही कितीला येता म्हटलं? हेच टायमिंग कितींचं टाकतात? तुम्ही म्हटलं जो मॅनेजरला रुल येना म्ह लेय होपीसात हो इथल्या चपऱ्यांषा्याला पण तोच रुले म्हटलं समजलं ना म्हटलं. मला स रुल शिकवायची नाही म्हटलं मला तो माझ्या नंतर आलेला होता. मी त्याला डायरेक्ट बोलली म्हटलं मी तुमच्या दहा वर्ष अगोदर आलेली म्हटलं इथे ह्या ऑफिस मधे. मला माहिती म्हटलं सगळं. म्हटलं कोणाला कंप्लेंट करायची करा म्हटलं वरती मग त्यानी वर सांगितलं वाटतं. ते वरचे लोक त्याला कोणीच काही बोल नाही त्याला म्हणे ओ चाळीशी वाट काम करते म्हणे. तिच्या हिशोबाने काम कर द्यायच म्हणे. तुम्ही नका काही बोलू म्हणे तिला म्हणे कारण मी सायंकाळी कधी-कधी मला जर उशीर काम असलं कि मी थांबून जायची ना? कधी आठही वाजयचे. मग मी तेच म्हणायचे मला म मला सायंकाळी जर आठ वाजताय जायला तर मी आठ साडे सहाचाच टायमिंग टाकते ना. मी तिथं आठ टायमिंग सॉरी सहा वाजेचाच टायमिंग टाकते ना. मी तिथं काय आटचं टामिंग टाक टाकलंय का म्हंटलं? म तुम्ही जा येतता ना तर टायमिंग बघ जाताना च नाही बघत का म्हटलं? हे असले हे फालतू असे असले छोटू-पोटू चोऱ्या माऱ्या आम्हाला नाही जमत म्हटंल या पण दिल होतं म्ह म्हणजे आशात स्वतःलाचच काही तिथले मालकच समजतात
तेच त्यांना असं वाटत ना आम्ही म्हणजे पूर्ण शाळे मला कच
असं नाही पाहिजे ना तुमचं कोणाच काय प्रॉब्लेम आहे काय आपण ते जर उशीर आले तर आपण थोडे म्हणतो त्यांना तुम्ही काबर उशीरा आले असं काय म्हणतो जाऊ द्याअसेल काही काम मग तो मॅनेजरच्या याच्यावर होता म्हणून तस मॅनेजर हम्
खूप विचित्र आहे खूप म्हणजे न झाल्यानुसार पैसा का नाहीता पगार द्या बाकी काहीच नाही बरोबर आहे का नाही त्याच्यामुळे मुलं जास्त बिघडून गेले खर गोष्ट तर हे आहे कॉल रिजेक्ट होईल बोलू नका
हा नाही तेच ना मग ते केल्यावर का घरीच आहे मी आज सुट्टी ना अ मला म्हणजे हे ह मग खूप म्हणजे मी खूप शिक्षक बघितलेत खूप बोटावर मोजण्या इतके शिक्षक असत कि ते असं बिन पेपर चे मुलांना शिकवतात
हो हो आहे
करा रे नुसतं असं सांगून देतात आणि हेऊन जातात
नाही आहेत ना काही काही खरंच चांगले म्हणजे चांगले शिक्षक आता माझ नात पण आहे ना शाळेमध्ये ती जाती. सेंट जिवर्सला तिथले कसे म तिचे पप्पा घ्यायला जातात तिला मग त्या दिवशी काही गेले नाही. मी तिकडे गेलेली होती तिच्याकडे तेव्हा फोन आला म्हणे मग हीला पाठवु का काय करू म्हणे? शाळा सुटली तर मी पाठवलं नाही. कोणी नाही म्हणून मग आम्ही सांगितलं म्हटलं त्या मुली येतात ना त्यांच्या बरोबर पाठवून द्या. एक मुलगी तिच्याच वर्गातली मग पाठवू का? म्हणे म्हटलं हो, पाठवा. पाठवा. पाठून दिलं. त्याच्यातच दुसरा शिक्षक राहिला असता एखाद्या त्याला काय घेण नाही. तुला जायच कुठं जायचं? अस मग मी मुलीला तेच म्हटलं ना, चांगले हो तिचेे शिक्षक. नाही काही तर निदान. कस विचारता तरी घरी फोन करून अस आता. बाकीच्या शाळेमधले शिक शिक्षक थोडी विचारणार आहे. त्यांच तास संपला ते आता निघून शाळा सुटली. तुम्ही जा नाहीतर नका जाऊ. हम, हम! ती लहान आहे ना. पहिलीला पहिलीलाच आहे ती आता दुस गेली. पण त्यांनी थांब म्हणजे थांब म्हणे. तुझे पप्पा येतात. मग ती थांबलेली असेल वर्गात. त्यांनी फोन केला. मुनी मुलीला मग ते विचारत होते. ह, घ्यायला येणार आहे का तिला मग म कोणी नव्हता ना गेलेत. घ्यायला नाहीये म्हटलं, मग मुलगा आहे. गल्लीतलाच मुलगा तिच्याच वर्गात ये, मग त्याच्या बरोबर पाठवा मग, मग पाठवून दिलं त्यांनी, ठीक ये मग अस, अस थोडसं ते पण म्हणजे लक्ष देता. पाहतात ते बी शिक्षक लोक पण. का गेली होती बा ती? आपल्याला पण तेवढा एक हे असतो ना, हा नाही ती याच्या बरोबर आली. जर नाही आली, तर माणूस विचारू शकतो ना, कारे नाही तुझ्या बरोबर आली होती तर कुठे गेली? कायली अस कारण आजकाल कस खूप प विचित्र झाले. लेलं त
खूप आणि खूप बोटावर बोजण्यासारखे मुलं मेहनत करून अभ्यास करतात आता. मुलांची म्हणजे माझं तर म्हणणं की वंचितच राह मूल अभ्यासा. अजून बरेच मुलं असे आहेत.
अ नाही आमच्या घरात तर आहे बाबा बरेचसे चांगले अभ्यास. करतात. नाईन्टी सिक्स, नाईंटी फायू, नाईंटी नाईन्टी सिक्स. नाईन्टी फोर असे चालू आहे मार्क्स त्यांचे. झाल्या पोरी पण डिप्लोमा वगैरे आता. आता पुढच्या शिकषणाला
बरोबर. नाय माझी ही मुलगी खूप अभ्यासू आहे, मेहनती आहे ती ट्वेल्थ ला आहे ना आता. बारा विला या वर्षी.
वाटत काय तिच्याकडे बघित बारावीला नाही म्हणजे असवढं नाहीट पण-पण म त अस वाटते शाळेत वगैरे अस-अस कारण मी बघितलेलं त फोटो तम चला
हो-हो-हो माहिती बारावीला या वर्षी् बघता आहे. आयपीएस सी वगैरे तर र पुढे माझी हो
चांगले ना, काय बोला ना, तिची आहे का तयारी
श्षणच खूप महत्वां आहे बाकी का जो शिक
तेच-तेच-तेच हे दुसरं काय नाही,
बस, म्हणजे शिकल्या असं त्याच्या पायावर उभं राहिलं पुढे त्यांचं भवितव्य ते घडू शकतात, एक तर आता कलयुग असा निघालाय कि काय होईल हे सांगता येत नाही हा आपण कोणावर भरोसा ठेवाय. कोणी आपला बरससा तोटला तर
को नरोज भर, तर लायकी पण हे कोणी राल
आजी बात नाही हो माणसावर
म नाही-नाही अजिबात नाही काही
म्हणजे लोकांनी एकच विचार करावा की आपली मुलग
बर हो बस पहिला संकल्प तोचाव तिला तिचे त्याच्या पायावर उभ करायच मग नंतर त्याचं काय मग ते काही पुढे लग्न आहे ते काय ते पुढ
तो पुढचा-पुढचा विषय ति लग्न करायच कर, तुला तुझ आयुष्य जगायच जग, तुझी-तुझी सुकी राहा, बस-बस पण मुलगी जन् जन्माला आली कि संकल्प एकच पाहिजे आई वडिलांचा, माझी मुलीगिच शिक्षण मि खूप करेल बरोबर ये कि नाही ताई.
बरोबर शिक्षण करून तिनी पण तिच तिच म्हणजे तिच्या ह्याच्यावर हे व्हाय करायला पाहिजे कॅपेबल व्हावं तिच्या तिच्या वर तिनी आणि कस आहे बाहेरच्या जगामध्ये तोंड द्यायला तिला तेवढा हे यायला पाहिजे त्याच्यात आस नाही की नुसत शिक्षण कर तर काही काही मुली कशा असतात नुसत शिक्षण करून अ फक्त शिक्षण केल नोकरी पण बाहेरच काही तिला माहितीच नाही ना बाहेरच्या याच्याशी कस राहायच बाहेरच्या लोकांशी कस तोड द्यायच
बरोबर नाही बाहेर सगळी कल्पना पाहिजे मग
पण तेवढाही करून नयी ना उपयोग थोडस माणस कस असं थोडसम अस चुणचुणीत अन् चापटर पाहिज म्हण म्हणजे आजकाल तेच मेन हा तेच पाहिजे कार दुसर नाही काही कारण लोक काय ते विचित्र ये एकदम
बरोबर ये
ख्बे तक तेच म्हणते बाबा चॅप्टर पणा पाहिजे माझी मुलगी तशी नाहीये मी तिला किती कितीही बोलते म्हणते ती म्हणते जाऊदे जाऊदे तिच लग्न झाल पण मग अस पहिल्यापासन ती तशीच होती ती बावळट पण नुकसान होत ना ओ नुकसान झाल त आपल्याला भोगाव लागत ते सगळ
तेच ना तेच ना पण आपल नुकसान होत
मग नुकसान आपल होत आणि बाकीच्याना सर्व ह हम बस बरोबबर मग तेच ना काही काही काय नुसत अभ्यासिका अभ्यास पुस्तक ऐकेरडा बनून राहतात पण त्यांना बाहेर जायला म्हटल का नाही नाही मला भीती वाटते इथ मला हे वाटतय इथ अस असेल तिथ तसच असे अस नको हम् ह अरे जिथे गेल तिथ भिडायला पाहिजे अस हो हो हो थँक यू चालेल